हॅलो.
बोल की.
काय कराल्या सा.
काय नाही बघ आवरायचं चाललंय.
हुं मी पण आवराय लागलोय बघा.
हा ह.
बाकी तर आवरलय आता थोड्या वेळान जेवणाला घालायचं.
हा ह आवरलं कधीच चाललंय बघ.
हम् ह हा बाकी तव
नाही सगळंच आता चालू
ह हा लेट केलंसा.
कार्यक्रम होता ग कार्यक्रमाला गेलेलो बाहेर.
होय होय.
त्यामुळे लेट झाला सगळ्यां लग्नाचा कार्यक्रम हो पाच.
ह हा
हम् ह
म्हणजे घरातल्या जवळचच हो
होय जवळचच भावकीत
हम हम्म
झाला झाला व्यवस्थित ते झालं
हम् हम तब्येत तेन कशी आहे आता काय नाही निवांत मग झोपलेले आता पाच वाजता उठु उठून चहा घेतला लोटून तेन काढुन बसले आवरुण आता थोड्या वेळानं जेवणाला घालायचं
हां तब्येत आहे बरी
आहे की तुमची आहे ना?
आहे आहे बाकी म काय आणि विशे विष
काय नाही निवांतच
हा ह
हम्म
आज काय केलंस मग
काय नाही आज जरा कॉलेजला गेलेले तिकडून आले आणि मग घरातच होते जेवले फरशी तेन पुसली आणि झोपलेले झोप मग उठले चार वाजता कपडे तेन काढून आवरून बसलोय बघ आताच.
हा हा
हम् ह तुम्ही काय केलेसा आज?
काय तेच की कार्यक्रम होता लग्नाचा तिकडच गेलेला आव
हा हा
आता आवरायचं मग बाकीचं
कुठं बाहेर गावी गेलेलीस का गावातचं
नाही गावातचं होता कार्यक्रम
ह‌्म ह्
गावातचं होता म ते आता आलीया सगळं आवरून
पार पडला व्यवस्थ
झाला झाला व्यवस्थित झालं सगळं.
ह हं.
बाकी काय मग आणि?
काय नाही. पावसाचं काय वातावरण.
पावसाचं वातावरण काय नाही आता तर मधी होत थोडं दोन -चार दिवस. खरं आता अजीबात वातावरण नाही.
होय इकडं पण अगं उष्ण वातावरण नाही भरपूर. गरमी खूप आहे. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर.
पाऊस चालू होतोय काय माहित जोपर्यंत पाऊस चालू होणार नाही तोपर्यंत काय उष्णता कमी होणार नाही.
होय उष्णता कमी येणार नाही. गर्मीनं जिवं असं आता कंटाळून गेल्यासारखं झालंय अगं.
होय उष्णता खूप वाढली नई त्यामुळं. कंटाळून जातोय.
होय.
ह‌् ह कधीपासून पाऊस चालू होतोय कुणास ठाऊक गेल्या वर्षी तर निम्म्या मे महिन्यापासूनच पाऊस
पाऊस चालू हो आणि आ - - काय एक पण अगं असं वळवाचा आमच्या इकडं तर पाऊस पडला नाही अजून.
नाही. आमच्याकडे तसं ह‌् आमच्याकडे तसं दोन तीन वळवान पाऊस झाल्यात. खरं.
हम् हम.
एक पण झाला नाही कसा.
नाय. एक पण नाही पाऊस आमच्या इकडं. असं म्हणजे मोठा पाऊस लागलं वातावरण होतयं पण मो आता पाऊस असा म्हटला तर एकही पाऊस नाही आमच्या इकडे.
हा हा आमच्याकडं होतेय वातावरण कधी कधी तर. दोन -तीन पाऊस मोठ झालंत. आमच्याकडे हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.